हॅलो, हा काय करता?
काहीच नाही करणार.
बेसा बेसाके
हो बेसा तुम
हो बेसव हामी, काय करता?
नाही करणार त्यांच्या फोना बिना.
आगे जेवलीस का मारे?
हो का, खास हो जेवलो आम्ही आपला तीस
हा हा खाचे खाचे.
हे भाचीस.
भाजी मोट्यासनी?
आ मट्याचे.
हा हा
आ.
हा हा आम्ही तुरीची दार करलो.
हो का.
हम्म.
मरे एक होतंय ना.
हे होतय पण नाही खावा
जेव्हा म्हणा टाइमले.
टाईमला जेवावं पण काही केला आता नाही जेवला.
हो का.
हम्म, तुमच लग्न झालं का?
हो हलो ना.
मल्या अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज की तुमचं?
आमच्या अरेंज मॅरेज माझा.
हा हा लव मॅरेज नाही करून घ्यावा की?
नाही नाही करूगा घेवा. मला नाहीस टाईम.
आलाय.
काय ते आता
अरेंज मॅरेज असताके?
हं अरेंज मॅरेज झोला का? हो
हो छान.
हो का, तुमचा अरेज की लव्हकी?
हो का?
हम्म.
काय करता अम्मा, आम्ही का करंट आहे का?
हो आहे तुम्हाला माहत की.
हमा्हाला य ते गेला करंट.
हा हा.
हम्म.
अरेंज मॅरेज को करून कस काय, लो काय लव्ह मॅेज कर बनिफिटस काय?
आता ते मला नाही माहित, काय माहि ते बेनिफिट्स.
व्हा अरेंज करून घेतला ना तुम्ही?
हो.
हम.
अरंज करून घेतला, अरंज करू घेतला पतनामे ते.
हां.
ह रक्सपेक्ट राहते.
ह आणि. ह.
अ तितला स्मेल तवला काडडी माहिती.
हा हा.
हम्म.
मले लव माराज करून घेट नाही रा आहेत की?
आता तिकला नाहीरत देतणार स्वेटर.
हा रड्रेस नावेदन
आ.
का नाही तेेत आताताकी तहस करून घेतात की.
आता ते मला नाही माहित कालंय किंवा.
हा हा, आता करून घे की नाही कि अखकी?
करून घेवाच करून घेतात ना?
हम्.
हम्म.
तुम्ही करा तर नाही करा क?
आम्ही पणआत्ता ना करा म.
आर म?
का की आता, फर्स्ट असलावर इंटरेस्ट नाही तम्हाला.
अ
हा.
ह स्की म्हंटलंय.
हो हो म्हणता, हम.
जेव्हा एक पाय जा?
काही नाही नरेश राहते, हाऊ ज वाईफ.
हम् ह हं.
हा.
बके म्हणाता?
हो म्हणता.
हम ह.
ह् तुम्हाला बस जर्नी की?
मला क.
हा.
आता ट्रेन म अस कम्फर्ट राहत म्हज दूर तर दूर गेल्या.
हां..
बस पलरी ओके बोला.
हम्म.
काही टॉयलेट्स तसंच राहतं. ्
हो
हम्म.
काय की पण एकव तः आम्ही आता, बस मध्येच करतोत आमच्याखे बस ना. तिला ट्रेन इल्या, दूरचे कोण तिथली.
हो का.
हम्म.. एको बस वर जातो.
आता जवर जववर राहिले, बसवरच बेस राहते.
हा.. आता गचगती, काबटी आता बस हवार जातो. पण तेव बस व बर टाईमला नाही येत, आम्ही गेलो तरवर नाही येत आम्ही आमच्या तर मजचा टाईम नाहीये.
हो.
हम्.
अभिप्राय
हम्म. एक अर गटला, गटला वेट कराला‌ नाही येत.
आल्या काही तत फुल्ल जाणार हात.
हो.
आं.
वज पजा भरून राहाचा, नाही तर रित खाली
हो
हम्म हो
रिस्क मनावते.
तुम्हाला कोन निष्ट मा.
मला ही टाईम दे, नेस्ट टाईम.
हम्म.. ट्रेन असत.
हो ट्रेन मध्ये जातो, आता जवर जववर राहिला की, बाईक आहे बाईक व्हलर जातो. टू व्हीलरवर आता दू दूर जाण, म्हणले की ट्रेन वर जातंय.
आं.. हां..
हं..
बसाल कमीत चं असतं.
बसून.
हा बसला अर्ध रकम मिस आता बाईक आहे ना कोडतर. लोकल म्हणले क आता बसला आरा जात ना.
हम्म.
म्हटलं टू व्हीलर आहे ना, जवर जवर म्हटलं बाईक. जातो ब टाम नाही काही नाही, आच पेट्रोल घालून घेय ते, चार्ज होते ना कशी. आणि बसलामा इर्गा पजा राहतं. अ.. टाईमला आणि टाइमला नाहीयेत, फर्स्ट ऑफ ऑल बसलू.
हो आम्ही आम्हाला, टाईम होतोय त्या नाही येत.
आता आता टू व्हीलर वाले सतमानाने, निघून जात असेल कुणाकडे जावत तर नाही ना. जरा पेट्रोल घालून घेतले म्हटले.
ओ ताई परत बसवा.
त्यालाही सात, जवळजवळ टू व्हीलर बाइक आहे.
हम्म.
आत्ता डोर म्हटल्या का, ड्राइंग जातो.
हम हम.
बच्चू आता नाही आता, अधिक नाही म्हटले चणे.
आणि ट्रेनमध्ये ससावे लय कमी बसवर.
ट्रेनमध्ये कसं तरी सीट बसते त्या दीर्घ लाईन्स राहते ना.
हम्म.
आणि काहीतर खावाय म्हणलं काही ट्रेन मध्ये अक् येतात. आता बसमध्ये काहीतर भूक लागलं काही खावेची नाही रे आत. कुठे तर आपल्या जागेच, शाबूत गंगेत जाऊन खावावा.
हो हो ट्रेनमध्ये अख्ख्या येतंत.
आ ट्रेनमध्ये अक्के कोल्ड्रिंक्स येतात समोसा येतेया. काय आहे नफा लिहिलं गेलेलं, अख्खे येतात ना.
हो हो केलं रे.
अ देशमना आता सेफ आता काजी आल्या आश्रमावर ते हम्म.
हालका वरू. अ कवर मात्र फुल्ल राहतात. ट्रेन व बस व कित्येक कि रात.
हो फुल्ल पाहिजे तर, दादा दिमाग खराब बनवते.
कष्टमर बनो.
आत्ता अक्की येतात ना, आता दूर आली अक्की गाडी आली असेल तिथं. आत्ता श्रावणू. आत्ता पाणी टाकलं नाही तर तोवर, आम्ही कुठे तर झेंडे जावा आणि ढेकूण द्यावा.
हो तुमचे तोवर मातरम सीट लो विथ नाईट कस्टमर
हो जागा नाही रे, आत्ता क्या लेके त्यांना लेके विट आय उत्तम फुल्ल बस सांग.
हा ती, हा ती संक्रांत तोवर दसरा तोवर. किती बाय आवासे बाई जवा से रावते.
आत्ता बन्या घरी आला की, आता बन्या नाहीतर मग गावना त सिटीत जाऊनच आता.
हम्म हो आता ते जाऊन वाचला आत्ता.
साधक काय तर पंडाग लागली की निघालं ऐके येतत ना.
होय येतात.
हां तशी राहते.
समर मध्ये, समर म्हटल्यात अं ह्या. . संक्रांती दसरा दीपावली.
हाव काय ते पंदरा राहिले की, शेतात आणि जाती. कशी राहते.
हो तवाच तीन येवाच दोन तीन पुड जवास रोज दोन तीन आला.
किती किती पाय मानायला एक, एके जागी पाय मानायला कुठे वचन लागते.
हो हो, तहस राहतं.
अडजस्ट होऊन जावा बाकी आमचं टाइमला नाही राहत.
हो नाही राहत पण चा अर्जंट राहिले जावा लागतय आमची इमर्जन्सी करून. ह कसा राहालायचा सोय आता.
आता जाण्यासोय कालमधलं, आता तिकीट कडं जास्त कमी राहते ना ट्रेन मध्ये.
होय तिकीट आहे कमीच.
हम्म.
हम्म.
बेस्ट राहते आणि एक रिझर्वेशन गिझर्वेशन करून बेफिकीर पैसे जादा लागतात वरच्या.
हम्म मुसरगतो पण आता कोणीच डिस्टर्ब नाही करत, आता हेच्या. म्हणजे मला असं तिकड इकडे अस सरकत राहते. पण इथ तवर त्याते. जनरलमध्ये बेहस राहते पण, असं पांडुवला राहता वर असं कष्ट पण होते.
हां कस्टमर.
हम्.
ते देखूे वा वाता आता, एसीत गसीच स्लीपर व काही. पैसे अधिक लागतात.
हम्म, पैसा आधी कसा होता. आता हा मा इष्टामाण राहू शके, कोण हा आता विश्वास नाही करते.
आता नाहीे डेस्टनेशन आम जातोरे आता
तसं एक दोन तबली एकली. असं ट्वेंटी फोर अवर्स फॉर्टी एट अवर्स तर एसी मध्ये कराल्या. काहीच नाही होय.
हो.
जवर जवर महागले. एक चार पाच घंटे नले ते, तला रिजर्वेशन म काला का पैसे.
पैसे ह.
हा्, जेव्हाच किती दूर कसं, एक दोन दोन तीन रोज लागे अस झाले तसं करून घेतल्या. बेफिकर क जाऊचं, कोण डिस्टर्ब नाही करत.
हा.
हांम तस् माच नाही, जाऊस गंमत ते आता.
मुंबईला जाऊन यायचंय.
हा..
बेस म्हणवते जोर जवराले अवसराना एक दोन शंभर किलोमीटर. तीन शंभर किलोमीटर, मधलं काय नाही. जनरल डब् ग सीट भेटले व मामूल तिन चार. पाच सहा घंट्या ना जातो कसे.
हो.
सपरेट झाले म्हणा.
हम्.
बेफ़िकर आता.
हो हो..
हम् तशी राहते. पर टाइम जेत जमत नाही मग आता. सांग मला अवेले बोलू राहता ना हमाला.
हो ट्रेन मध्ये अखे चार्जिंग राहिला, चार्जिंग लावून घ्यायचेय.
हो.
खावायचं पिवायचं येत तर, त्या टॉयलेट जेयचं त्या आयु सह राहत हो.
हो. आता वेग्र मध्ये नाही राहायला आहे ना हो तेच की,
हम्म.
वगरे मध्ये काहीच नाही राहत ना.
हा. नाही राहत, त्या फ्लाईट मध्ये राहत. पण, त्या फ्लाईट मध्ये आम्ही ज वाचितलं आमच रें आमंच तर तुमचं काही मला नाही माहित पण,
हो का? आमचा एरीया नाही तिथला. आहे एक इमर्जसी हम्म.. त्यात एसी राहते, त्यांना जनरल राहते त्यांना, बिझनेस त्या राहतेल त्यांना. काय? आके रात्र राहतेत का? ना.
हां हां..
हम्म..
आज, बघती तिकीटच्या रेट चांगलयं तसंच राहते होवा.
हो. त्याला तशी राहते, टिकेटचा रेट आता. सरे मर राहतामा हम्म.